हॅलो
मॅम बोला की ऐकू येते
हो येत येतय झालं तर जेवण
हो झाले की तुमच झालं
हो आमचं पण झालं.
हो हो आमच्याकड आज तुमच्याकड काय होत जेवायला
जेवणं होय
हा
तिची उसळ होती वांग्याची भाजी चपाती
हां
भात पण होता तुम्ही काय काय जेवलात
आमच्यात आज ओल्या काजूची अ ही हो भाजी होती.
हो का
च्या घरी ते आमच्या मामी आल्या
हा ह ह हो सांगा ना
अ ओला कस फ्रीजला असतोच हंम
हा हा तुम च्या कडे ओला काजू मिळतो का?
हा मिळतो.
हा हा
अ त्यासाठी ये ना दोन टोमॅटो दोन कांदे
हा किती किती प्रमाणासाठी का तस काय नाही अंदाजे घेऊ शकतो आपण
अंदाजे
हा ठीक हाय.
हो आणि दोन टोमॅटो दोन कांदे अ बा बारीक चिरून भाजायचं लाल होऊ पर्यत
आ.
आणि ते मिक्सर ला बारीक करायचं ला बारीक कराय करायच परत मग खडा म ला अ जिर मोहरी तमालपत्र धन
हा हा.
परत अ ते दालचीन लवंग मीरी हे सगळं खड मसाला एक बोटाच्या एक एक फेरा एवढं घ्यायचं.
हा.
आणि घेऊनऊन ते मिक्सरला बारीक करायचं. तेल टाकायच कढईत अअ
हअ हअ.
मिक्स अ लाल होई पर्यंत भाजायचं ते दाखव म हो असतय ते आणि त्यात जरा लुसून घालायचा हिरवी मिरची घालायची.
हा हा.
छोटा तुकडा टाकायचा आणि ते अ मिक्स होई पर्यंत लाल होई पर्यंत भाजायच कंटिन्यू ह मग त्यात जरा आपलं दही असते ना
हा.
एक कप दह्यात अर्धा कप
ह
हो हे घालायचं पाणीये.
हा.
ते फेटून फेटून ते त्या लाल झालेल्या कांदे आणि टोमॅटोच्या मिश्रणात मिक्स करायचं. आणि ति शिजून झालं की त्यात परत ना मिक्स करायचं मिक्स करून घाल. परत त्यात ते दही परत खडा मसाला ते ति फोडणी टाकायची.
हा.
ओला काजू असते ना तो हळद हळद मीठ अअ
ह
अस शिजवून शिट्टी काढून घ्यायची कुकरला आणि ते ते मिक्सरला बारीक करायच हे ज्यात त्या हे ज्यात टाकायचं. ग्रेवीत
चव का
हा आणि थोडं एक ग्लास गरम पाणी घालायचं आणि अ ओल्या काजूची भाजी तयार
हो का काजूची पेस्ट टाकायची का त्याच्यामध्ये नाही? टेक्चर येण्यासाठी का काजूची ग्रेवी पण म्हणतात ना
हा. त्यासाठी हा आखंड टाकायच ग्रेव तयार करायने
हो का.
हो.
ठीकये नक्की करून बघेन ट्राय करून बघेन मी हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये अजिनमोटो किंवा कलर वगैरे घाल
घात हा
हो ते आपल्या शरीरासाठी हानिकारक
हानिकारक असतय.
नॅचरली आपण घरी बनवतो ते खाल्लेलं चांगलं ना.
हा चांगलं आपल्यासाठी शरीरासाठी ह ऑर्गेनिक पद्धतीने
अ हो.
परतन ऑर्गॅनिक पद्धतीने तुमच्याकड कोणकोणती भाजी केली जाते?
आम्ही पालक बनवतो, पालक पनीर बनवतो.
पालक पनीर पनीर कसं खायत
पालकपुरी पालकपुरी बनवतो. पराठे बनवतो.
पालकाचे काय?
ह
परत ना तुम्ही ह तयार करताय कचुरी.
हो कचोरी बनवते ना मी खूप छान कचोरी बनवते मी.
हा.
असं दुध ते सांगतात जे खातात ते सांगतात.
हा हा.
पहिला ना मैदा घ्यायचा.
हा.
मैद्यामध्ये थोडं मीठ, थोडा ओवा तुम्हाला जर ओलसर ओव्याची चव जरा तिकड ला पाहिजे असेल तर ओवा टाकायचे त्याच्यामध्ये कडकडीत मोहन दोन चमचे
हा.
त्यानंतर ते पीठ मळून ठेवायचं मैदा.
हा.
हम्. त्यानंतर ते मळुन एक अर्धा ठेवलं की नाही.
हा.
ते बनून जात मग ते पीठ अर्धा तासानंतर तोपर्यंत आपण इकडं सारण बनवायला घ्यायचं मुगाची डाळी एक दोन तास भिजत घालायची. ते मुगाचे डान पर डे बर मितर लग्रे पारी करून घ्यायची. ते बाहेर जाय
हा मुगाची डाळ भिजवायची किती वेळ?
दोन तास भिजवायचे. मुगाची डाळ छोटी असते लगेच भिजून जाते. दोन तास भीजवायचे हं.
शिजवलं तर चालत नाही का ते?
नाही शिजवायचं मग चव बदलते ना त्याचे.
हो.
जास्त शिजली जाते बघ.
हो हो.
त्याऐवजी भिजवायची.
हा.
ती थोडी भरडी भरडी मिक्सर ला लावायची.
हा.
आणखी आप सारण बनवून घ्यायचं सार त तुम्ही द धने, ओवा, बडीशेप, जिरं.
अ
खोबरं. हे सगळं काही गरम करायचं. आणि ते मिक्सरला, एकदम बारीक पेस्ट बनवायची त्याची.
हा.
दुसऱ्यांदा काय करायचं, माहितीय का? ती पूर्ण सगळं आपण सारण बनवलेलं असतं. ते भाजून घ्यायचं. त्यानंतर, कढईतमधे थोडं तेल ओतायचं. त्याच्याम तुम्हाला फोडणी हवी असेल, तर फोडणी द्यायची. जिरं, मोहरी, कडीपत्ता जिरं -मोहरी, कडीपत्ता वगैरे घालून. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मा, मुगाचे बारिक केलेले असते की नाही ती त्याच्यामध्ये घालायची. त्यात कडीपत्ता, जिरे, मोहरी मध्ये.
ह.
त्यानंतर त्याच्यामध्ये. थोडं लाल तिखट, थोडी साखर मीठ आणि जो आपण बारीक केलेला, धनी जिरा्याचा जो मसाला आहे
ह.
मसाला त्याच्यामध्ये टाकायचा. मीठ टाकायचं, आणि थोडा वेळ झाकून द्यायच.
ह.
मग ते, वाफेने शिजून जातं ना.
हो.
त्यानंतर परत, गव्हाच्या छोट्या- छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या. आपण जशी पुरी बनवतो की नाही. त्या पद्धतीची पुरी बनवून घ्यायची. समजा तुम्ही एकदम जास्त, फु क फुलणारी कचोरी हवी असेल, तर खाली एक पारी ठेवून, त्याच्यावरती सारण भरून, वरती एक पारी ठेवू शकता. त्याऐवजी तुम्ही, छोटी एक पारी लाटून त्याच्यामध्ये तसं सारण भरून त्याची छोटी पारी करून तळली तरी, चालते. हो त्याऐवजी आप पण काय करायचं, वरती -खाली दोन पाऱ्या ठेवायच्या मध्ये सारण भरायचं आणि ते कडेने दुधानं चिटकवून घ्यायचं. जसं, आपण करंजी चिटकवतो. त्या पद्धतीने चिटकवून घ्यायचं. आणि ते तेलात शॅलो फ्राय न करता, आपण कडकडीत तेलात मोहनय. ते पहिल्यांदा, कडकडीत करून घ्यायचं. नंतर मंद आचेवरती, पूर्ण वेळ ती चांगली परतून घ्यायची, कचोरी. सॉस बरोबर अतिशय, छान लागते ती.
हो.
हं.
तुमच्या हाताला, नक्कीचं चव असनार. तुम्ही इतकं प्रेमाने सांगताय म्हणल्यावर.
हो, हो. असं, ऐकून ऐकून आहे. अजिबात
तुम्ही प्रत्यक्षात ट्राय केलयं का हे.
हो, मी स्वतः बनवते ना. उत्तम पद्धतीने साखरीच्या टेस्ट म छान लागते ती कचोरी. थोड माफ करा असं आहेना त्याच्यामध्ये, त्याच्यात आपण सॉस किंवा त्याच्याते ती छोटी छोटी बारीक शेव मिळते की नाही, आपल्याला झिरो शेव म्हणून?
आमच्या इकडे मोठी शेव भेटते.
नहीं झिरो नंबरची शेव पण भेटते की, आपण पाणीपुरीमध्ये वगैरे चालतो कि नाही? हम्म. तू त्याच्यामध्ये टाकले की ना, अतिशय छान पद्धती
ह
छान लागते चव. तुम्ही घरी तुमच्या आईला बनवायला सांगा. मी बनवाला आली सांगा मी बनवून तुम्हाला. म त्यां शिकवते चांगली अशी काती घेऊ
आम्ही थालीपीठ कस बनव, एक मिनिट लगेच करा कॉल.
हो हो हो जस्ट लगेच बनवते, करते फोन हं.